हा बोला
चहा वगैरे झाला का?
झाला तुमचा
होय आमचा पण झाला बघा बाकी घरी मग काय मुलगा मुलगी आहेत
मला मुलगा आहे मुलगी आहे
होय हा, हा किती वर्षाचे आहेत तरी?
तो नऊ वर्षाचा आहे ती
ती अ -अडीच चार वर्षाची आहे म्हणजे चौथा लागला चार दिवस झाला
हा- हा -हा
हम् हम्
आणि काय म्हणताय मग
काय नाही
हम्म
तुम्हाला मुलबाळ
वट पौर्णिमा पण आहे ना सोमवारी
होय -होय
करताय का तुम्ही उपवास?
होय -होय करतेय तुम्ही?
आम्ही पण करतोय
हम् मग तयारी काय -काय
तयारी आता काय
नवीन जाडी पार्लर मेहंदी
अ आम्ही इथ जिथं राहतोय ना तिथे असं अपार्टमेंट आहे मग तिथे म्हणजे आपल्या गा गावाकडे कस जरास अस बाहेर तिन सगळे मिळून हम्म त्यामुळ तिथं जरा छान वाटतेय गावाकडं इकडं कस एवढं हे नाही म्हणजे इथ पण करतात पण अस अपारमेंट मध्ये आता वागोवलेलाय पुण्याला
पुण्याला बरं.
ऍक्च्युली कसं माझं म्हणजे सासर सांगलीच आहे. पण. आता ह्यांचं शिक्षण त्यां होतं जॉब होती नोकरी त्यांमु तिकडं. आम्ही आता आहे बाकीची चिको कोण तुमचे मामा असतात काय.
होय होय माझे मामा असतात
काय बघण्यासारखं.
तिथथ गणपती मंदिर आहे डोंगरावर.
हा हा.
स्वयंभू गणपती स्वता उद्भव झालेत. ते ते कसं होतं स्टोरी सांगू का त्याची.
तिथं एक मुलगा रोज अस अ हे ते काय. ते जनावर राखायला जायत होता जनावर घेऊन आपली घेऊन. मग. तेव्हा की नाही रोज एक दगड रडत होतो म्हणा त्याच्यापाशी. त्या दगडाला डो पाणी येत होतं डोळ्यातनं. होय. हे लईलमची गोष्ट नाही. अं माझे मा माझ्या मामाां मामाला. जेव्हा माझी आजी प्रेग्नेंट होती ना तेव्हाची गोष्ट आहे.
होय ना हा हा हा.
मोठ्या मामाला प्रेग्नेंट होती तेव्हाची गोष्ट आहे मग. त्यावेेळेस ते सगळी लोकं तिथे बघायला गेलते अक्षरशः ते. दगड रडायचं सगळं बघितलंय.
होय ना हा हम हम हम.
आणि एक दिवस ते म्हटलं म्हणा स्वतः म्हटलं म्हणा दगड मला इथं स्थापना करा.
होयं.
हो हे आधीच स्टोरी आहे असं सांगतात म्हणजे माझ्या आजी त्या बघितलं ते
म्हणजे मग ते असं गणपतीचा अवतार म्हणून असं ते.
हा गणपतीचा आकार आलेला सोंड. डोळे, कान.
हा ती तिथं मंदिर पण खूप छान. असतात.
नाही आमचे चीकोडीत असं काय नाहीये मंदिर वगैरे.
हम्म हम्म होय काय?
अ त साऊथ मध्ये आहे साऊथ मध्ये तिकडं तर एक एक चारशे पाचशे किलोमीटर गेल्यानंतर आहेत, हम्म.
मग आणि कुठलं म्हणजे महाराष्ट्रात कुठलं बघितलंय काय? असं छान.
छान असं म्हणजे ठिकाण मी ह्याला गेल
ह मार्लेश्वरला काये ओ मार्लेश्वर पलं काये.
मारलेश्वरला अ दगडात तू दग मोठ अस दगड म्हणजे डोंगरातून कि नाही शिवलिंग असं सत्ता बाहेर आले म्हण ते दो डोंगर फुटून दोन होऊन.
हम्म हम्म हम्म.
शिवलिंग आहे तिथं कि गुफांमध्ये हाय. आणि तिथं सगळं असं त्या देवाच्या भोवती ना अवती ना सगळी साप असतात.
होय? ह ह ह. होय ना हा हा हा हा म्हणजे शंकराचच आहे ते.
होय शंकराचचे. मी लहानपणीपासून घेऊन जायच ते मला तिकडं अ अलीकडेच बंद केलंय मी जायचं वर चढायला लाग ते थोडं एक तीन चारशे पाच चारशे तर पायऱ्या आहेत वाडत. साडेतीनशे चारशे तेवढं चढून वर जायला लागतय.
हो ना ह. मी पण म्हणजे इथं बेंगलोर गुजरात ह्या अस ठिकाणी बघून म्हणजे एक छान असलेले.
बेंगलोर मध्ये कसं अ खूप मंदिरेत गण तिथे बंगलोरमध्ये बगा अशी.
तिथर कसं राधाकृष्णाचं ते इस्कॉन टेम्पल आहे बघा.
हम्म हम्म इईस
इस्कॉन ते छाने.
तिथं बघित ते बघितलंय का तुम्ही माझा मामा राहतोय बंगलोरला. माझा मामा माझा भाऊ सगळी बेंगलोरलाचे.
होय काय? मग तुमचं जाणं येणं होत असणार की.
होते की तिथं हिज चामुंडेश्वरी मंदिरे. लई छान छान मन
छान छाने नई बांगलोरला म्हैसूर आणि म्हैसूर पॅलेस पण म्हैसूर पण तिथनच जवळचे वाटतं.
मानज मैसूर जवळचे तीथन, दोन तासाचा रस्ताय. दोन तीन तासाचा रस्ता वाटत. आणि बेंगळुरहून किनी तिरुपती बालाजी ट्रेन न गेलं तर तीन तासाचा रस्ताय.
होय का? तिथं खर गर्दी खूप असते ना.
असते की गर्दी चोवीस तास लाईन मध्ये उभ घराला उभा राहायला लागतं देवाचं दर्शन घ्यायला.
हा, हा, हा, तुम्ही गेलाय आ, म्हणजे बघितलंय तिरुपती बालाजी, हम्म त्यांची पूजा वगैरे पण छान असते नि एकदम
हो, तिकडे सगळी मोस्टली जास्त विष्णूचीच पूजा होत्या. जास्तीत जास्त आणि अंजना द्री म्हणजे जिथं हनुमान जन्मले होते. त्या डोंगराला अंजनाद्री म्हणतात. तिथं कर्नाटकात आहे ते पाक का डोंगरावर आहे, जायला लागते डोंगराचं पण
आमची ट्रिप गेली होती त्यावेेळेला ना, आम्ही तेच हे बघितलेलं होतं म्हैसूर पॅलेस एक परत ते इस्कॉन टेम्पल. परत ते कसं फ्लॉवर गार्डन सारखं एक होतं. फ्लॉवरचं
एआई म्हणत्यात त्याला कायतर नाव आहे त्याच
हम्म असं छान होतं बघा ते मस्तच्या मस्त आहे ते. फ्लॉवर गार्डन सार असंच काहीतरी होतं त्याचं नाव मला अ हा कायम बघितलं तुम्ही ते
बघितलंय तिथं खू लई पार्क आहेत
होय ना, हा बेंगलोरला कोण? म्हंटला, तुमचे
मामा हाय, भाऊ आ हे माझा मामा - मामी राहत्यात. मी म्हटले ना, हे मामा म्हणून माझा तो तिथं राहतोय -
होय ना, हं हं, तिथ म्हणजे अशी लोक पण खूप हुशार असतात व इंग्लिश वेगैरे असं खूप
तिथ सगळीच इंग्लिश एकदम अस लहान मुलं दोन अडीच वर्षाची मुलं सुद्धा इंग्लिश बोलत्यात.
होय ना, हअअ हो आणि असं म्हणजे, रेल्वे स्टेशन वर वगैरे पण सगळी लोकं अशी बोलत्यात. सतीइंग्लिशच
सगळीकडे इंग्लिशचं असतय.
हम् आणि तिथे गजरे पण घालतात. बघा अशे
गजरा तिकडच्या मुलींना एवढं आवड हाय मी पण ग लय गजरा घालतेय मला गजऱ्याची लय आवड हाय आणि तिकडं जस गजरा करत्यात तसं इकडंच्यांना करता येत नाही.
हम्म, तिकडं फुलं पण ती वेगळी प्रकार
त्यांनी कसं करतात, त्यांनी जीद् तिथच. बसून वोवत्यात ते बायका तिथल्या, ते करत करतच विक कत असत्यात. हाअ मग ते मस्त वाट ते असं पूर्ण असं - असं, सुट - सुट नसते. पूर्ण असं गच्च भरलेलं असते ते. हम मस्तचं वाटतय ते -. साऊथचे लग्न बघायला पाहिजेस. माझे मिस्टर सुपरव्हायझर आहेत. ह्याच्यात पॉंड्री मध्ये.
होय, हा - हा मग तिथं तुम्ही बघितलंय त्यांच जरा पद्धत त्यांनी वेगळी तेअस्ते-.
कूट अं -. साऊथचीन ना मोस्ट -. माणझ्या मैत्रिणी सगळीच साऊथचया आहेत -.
होयका हम - हम -.
पद्तीनंच लग्न केलं-.
म्हणजे? भाषा बोलतात कन्नड काय वेगळी कन्नडचंं बोलतात-.
हो प्युअर कन्नड बोलतात तिकडं -. बंगलुर साईडला आणि आम कस आय -. आमच्या महाराष्ट्रात कसं जिथतं तिथं वेगवेगळी भाषा आहेत-. तशी कर्नाटकात -. पण आहे उत्तर कन्नडकडं वेगळं दक्षिण तिकडं दक्षिण कन्नडकडं वेगळं -. बेंगळूर साईड वेगळंअ मंड्या साईड वेगळंअ -. आणि तिकड आणि जरा पुढं गेलात वायनाड म्हून आहे. तिथं तुळू असते, भाषा -. मडिकेरी भाषा वेगळी असते्या अशी वेगवेगळी भाषा असातेय आणि -. कुंदापूर आणि तिकड कुंदापूर -. पूर साईड ला गेला तर त्यांचा कोुंद्हापूर भाषा असतोय मंगळुरू कोंदापूर भाषा असते वेगवेगळी भाषा असते